का? हा बोला काय करायलाय
हॅलो
हॅलो
काय नाही ब बसलोय हो येतो येतो आवाज येतोय.
हम्म आवरंली काम
होय आवरली बघ बसलोय आताच
हम्म चहा नाश्ता
चहा झाला नाश्ता झाला आता जेवणाची वेळ झाली.
हा होय आवरुल आत्ता बसलो बघा आवरला हम् हम् म कुठ हाय पोरी तुमच्या
एक गेल्या बघ शाळेला एक बाहेर गेल्या फिरायला हम्म फिरून येयला आत्ताच थोड्या वेळानं
हम्म घरात पण लय आता पोरांना बसू वाटत नाय.
होय पोराना घरात बसू वाटत नाय काय तर घरात उद्योग लागतय टी व्ही नाय तर मोबाईल खेळायला नको म्हणत्यात आता मुलं आजकालची हूं
खेळायला जायला आवडायंचं आता नाही आवडत.
हम्म हम्म आता मैदानी खेळ कोण खेळतच नाहीत लहान मुलं तर
ते फोन वर खेळतात आत्तापसनच त्या फ्री फायर लुडो
हम्म गेम पाहिजे.
बाहेर जाऊन खेयला नकोच वाटतय
हो ना कोटते
हम्म
त्यामुळेच मुलं आता हे झाल्यात काय म्हतात त्याला
हम्
मैदानी खेळ हम्म शारीरिक हालचाल नाही ना मुलांची
होय
आधी कसं होत लहान मुलं खेळायची
क पर ल आधी म्हणजे बाहेर अ शोपा लांगडी पळती
सखी
लपंडाव असे भरपूर खेळ खेळत होते तर नाही कोणत्या हम्म
आता खेळ खेळत नाही त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही भूक लागत नाही
आजारी पडायच
होय त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झाली मुलांची
होय
हम्म
परत त्यात शाळेत पण भरपूर खेळ घेत नाहीत आता
नाहीकेत
ते कधीतरी वर्षांना ते हा
माझी मुलगी तर शाळ
खल
हॅलो येते का आवाज
हा यायला आत्ता
हम्म त्यांळेला ग्रउं स् नाहीकू नाही ग्राउंड नाही तर नाही शाळेत एखादा खेळाचा तास पण नाही
म्हणजे असं पिटीचे वगरे तास असतात ना
नाही नाही नाही तासच नाही शाळात खेळायचा
मग फक्त दिवसभर अभ्यासच
व्यवस बरा बेस्ट चंदकाळीेत
हा
हम श
जरा खळ हा नाही जरा खेळ वगैरे असलं कि मग फोऱ्यांचा अभ्यासात बी मन रमतंय तिकडं बी अस म्हणजे खेळाला वगैरे मिळतोय
होय माती म्हणून काय मुलांच्या अंगाला लागत नाही त्यामुळे रोग प्र्रतिकार शक्ती सगळ्यांची आता कमी झाली
होय
आधी कसं मुलं खेळायची पडायची
हम्म
त्यामुळे रोग प्र्रतिकारशक्ती मुलांची चांगली होती लानपणापासूनच
होय
आता नुसत कुठती सॅनीिटैझर अप्र वेटी शू अपरा
ह ह ह ह.
काय सगळं आता बदललंय आधीच.
हम्म.
आमेला आन. आम्ही सगळ म्हणजे बा बाहेर जाऊनचम सगळ खेळ असाय मोबाईल म्हणजे काय माह. होता आम्हाला‌
आणि जरी घरात बसून खेळालं तरी ते पण असं सगळ्यांनी खेळासारखं खेळत. त्या गोटं कॅरम म कुदी बळ.
ते.
अ सापसिडी हा काचा कवड्या सापसिडी असलं काय आता. कसलं काय नाही लुडो. कुठं काय ते सगळं फोनवरच मध्ये मध्ये ते काय. लत बाई त्यांना तर किती मुलं वेळे झालती सगळी.
होय ते. आता लहान मुला ते पब्जी वगैरे सगळ काय खेळायला लागलं हा.
ती.
सगळ्यांनीचता गेमच बाहेर जाऊन म्हणजे काय खेळणं राहिलच नाही मुलांचं.
ह् त्यामुळे मुलांच्या मेंदूवर पण सगळा परिणाम झालाय त्या. मोबाईल.
होय आता जर एक म्हणजे लहान मला मोबाईल दिल्याशिवाय जेवत पण नाहीत.
होय चेडी चचेडी झाल्यात.
हम्म म्हणजे आमच्याकडे आता दादाचे मुलं वगैरे आहेत. त्यांना मोबाईल दिल्याशिवाय जेवत माहिती.
लहान मुलांना माहित झालं ना रडा लागलं म्हणलं की मोबाईल देतात.
देतात जरा जेवलं नाही म्हणलं की मोबाईल देतात घे जेव म्हणून. हम्म.
त्यांना कधी एखादी गोष्ट सांगावी काय असं काय राहिल स्नेहत.
हा नाही.
ह आई वडील पण काय करतात एखादं काम होईपर्यंत काम पट पटून मोबाईल देत.
मोबाईल देतात.
हम पोरांच्या आात आणि बसतात.
हम्म. पण माझ्या म्हणजे दुसराचा एकदाादााचा मुलगा आहे ना तो पण म्हणजे. फोनवर असं भरपूर गेम खेळतो त्याच्याकडे टॅब आहे आत्ताच. हा आणि एवढ्या गेम खेळतोय पण त्याचा गेम असं म्हणजे. एंटरटेनमेंट साठी गेम नाहीे त्याच्या. सगळ्या म्हणजे मॅथस वरनं परत. वेगवेगळ म्हणजे असं पोळे असतात. कलर ओळखायचे स्पेलिंग करायचे अशा घेम आहेत त्याच्या.
हम्म आम माझ्या तर म मिस्टरंटचे हां बोल की.
आत्ता म्हणजे आता तो चार वर्षाचा आहे फक्त.
हम्म.
त्याला आता कोणती पण स्पेलिंग त्याला सांगितली ना की हे लि तर ते‌. े स्पेलिंग लगेच तयार करून घेतोय.
हम्म.
म्हणजे एखादा शब्द मध राहतोय एखादा अक्षर वगैरे राहतोय.
हम् हम्
पण सगळं म्हणजे स्पेलिंग तो परफेक्टच लिहीतोय.
होय
हम्म
हम्
जं भरपूर म्हणजे गेम आहे क त्यात काय शिकण्यासारखं पण आहे पण ते मुलांना असं बोर होत. घा गेम न हम्म
आता लहान लहान मुलांचे पण इं्स्टाग्राम अकाउंट आहेत. होय आमचं व आमच्या आम्ही कॉलेजला गेल्यावर आम्हाला फेसबुकच अकाउंट काढला आम्ही फेसबुक म्हणजे काय माहित झालं.
या वर्षभरात
आता शाळेत जाणाऱ्या मुलांचे सगळे अकाउंट आहेत फेसबुक इन्स्टा आयडी.
पहिली दुसरी मुलांचे आणि आता आताचे पालक पण काय करतात लहान मुल जन्माला आलं की त्याची आयडी इन्स्टाची काढली.
होय.
आणि त्याच्या सगळ्या पोस् हा त्याच्यावर टाकायचं.
हम्म
मग काय ते मग जरा मोठं झालं की त्याला पण कळते हा सगळं माझा आहे मी वापरला चालतोय हम्म आता म्हणजे माझ्या दिदीची दिदीची पण मुलगी आहे ना, तिची पण तिने आत्तापासूनच आयडी काढून ठेवल्या.
होय.
हा मुलगीच्या नावाची आणि त्या्याच्या सगळं तिच पोस्ट टाकत्या व्हिडिओ टाक्या तिच्या हायलाइटस मम्मी प् परत कुठं कुठं बाहेर गेलेले.
हम्म
चालवायचं म्हणजे मम्मीच चालवत्या. पण ते आत्ता आत्ता दोन वर्षाची झाल्या.
होय
हा आणि आत्तापस ना इं्स्टाग्राम पण लई फोनच्या आहार गेलात आता मुलं
होय आम्हाला आधी फोन म्हणजे काय माहित नव्हतं.
हम्म
एक रुपये कॉइन टाकून कुठ तरी फोन करायच तेवढंच माहित होत ते पण हम् ते पण एक मिनिटच असायचं त्यात बोलायला पट पटपट बोलून घ्यायचं.
बोलून घ्यायचा आणिंत परत त्यात एक रुपये टाकाय लागायचा.
हम्म
तसलच होता आधी फॉइन बॉक्सस होता आता नाही ते पण आता कुठं मोबाईल झालात. हा आता म्हातार म्हातारा बायकांकडे पण स्क्रीनटच मोबाईल आहे.
होय इंग्लिश मिडियम ला लहान मुलं जातात त्यांच्याकडे पण एक एक मोबाईल य.
मोबाईल असते होय आता म्हणजे एवढ्या तर शाळा झाल्यात की तिथं टॅब मोबाईल शिवाय शिकवतच नाहीत.
होय आता ह्यांची एक मित्राची मुलगी आहे बघ माझ्या मुलगी एवढीच आहे.
हा.
तिच्या्यासाठी खास दुसरा मोबाईल नवीन का. हा घरात वायफायचं कनेक्शन.
हा.
का तर मम्मी पप्पा दोघं पण कामाला जातात घरी कोण नसते.
मग घरी ती कोणा जवळ असत?
एकटच असते.
एकटेच.
हा शेजारी राहायला प पाहून येत त्यांच्या.
हा.
घराला लागूनच.
हम्म.
त्यांच्यात जायचं नाही तर मग घरात येऊन मोबाईल बघत बसणे याशिवाय त्याला दुसरा उद्योग नाही.
हा तेच आता पालक ते चूक करायला लागलेत ना.
हां.
मग थोड्या म्हणजे आल्यावर तरी थोड्या वेळा मुलांना वेळ द्यायचा. असं काय नाहीच मग.
सांगायला गेलं मोबाईल देऊ न का असं होते तसं होते तर पटत नाही त्यांना हे तसं.
नाही होय. मग ते नंतर मुला आपोआप लांब जातात आपल्यापासन मग. त्यांना आधीपासन म्हणजे कुणाची ओढ राहिलेलीच नसतना एक. राह त्यांना सवय असत मो. घेऊन मग त्यांना नंतर कुणाच्या मिसायला. नाही आवडत ते एकटे एकटीच राहतात हम्म. म्हणजे फक्त मोबाईल आणि आपण बास झालं मग दुसरी कोण नाही लागत त्यांना.
होय.
मग काय करताय आता तुम्ही तुमची मुली घेतात का नाहीत मोबाईल?
माझ्या तर मोबाईलचं पासवर्डच माहत नाही बघ. लहान नाही त्याला तर काय अजून कळत नाही एवढं फक्त. तर वर्ण घऊन बसत्या कधी कधी दुसऱ्या तिला मी पासवर्डच सांगितलेलं नाही. अगदीच कधी गरज आहे काहीतरी अगदीच बघायचंय त आपण बघायचं सांगायचं.
हा.
पासवर्ड सांगायच नाही पण नाहीतर मग सारखं पासवर्ड सांगितलं की उघडून बसतात मग. लक्षण असल नावा हम्.
मग एकदा मोबाईल घेतला की ते खा ठीऊ वाटत. नाही काय तर नवीन नवीन येतंय बघायला तेच बघवत बसतात.
तेच की स्क्रोल करत बसायचं आपला.
हा हम् हम्म.
मोबाईलच ऍडिक्शन झाले सगळ्यांना होय होय आवरली बुक.
चालेल ठेऊ मग.
हा.
हादी.